हो
हॅलो
हा बोला
हम्म आवरल का
हो चालू आहे काम
हा हा हा
सकाळी सकाळी असतच ना काम
होय जेवणामध्ये काय काय केलंय आज डब्यासाठी मुलांच्या
मुलांच्या मटकीची भाजी केली चपाती बनवली
हा
लहान आहे मुलगा लहान गटाला जातो ना त्यामुळे त्याच्यासाठी सपक बनवावं लागतं तिकट खात नाही जास्त तो
हा हा
बाकीच्याना मग डाळ कांदा करायचा प सुकी तिखट मटकी बनवलेली आहे चपात्या बनवले आहेत भात बनवाव लागतो आमच्या सकाळ संध्याकाळ भाग लागतो ना आमच्यात
पनीर वगैरे बनवता का नाही
आं
पनीर वगैरे बनवता का नाही
हो पनीर बनवतो अखखका मसूर बनवतो छोले बनवतो
हम् हम
वेगवेगळे पदार्थ लागतात एकच एकच खात नाहीत ना घरी
हा हा
रोज वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात
अशी एखादी अ रेसिपी आहे का जी तुमच्या म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही बनवले
हो म ज्या पद्धतीनें मी बनवलेली ही सर्वांना आवडते माझ्या हातची
तुम्ही कशा प्रका रे बनवता मग ते
पहिला स्टार्टिंगला मी ना तांदूळ जेवढं घ तो त्याच्या समजा तुम्ही चार ग्लास तांदूळ घेतला तर एक ग्लास आम्ही. उडदाची डाळ घेतो आणि थोडा रेशनच्याे ता रेश शनच्या तांदळाचा भात.
हा हा.
भात शिजवून थंड केलेला असावा.
हम्म.
नंतर. डाळ आणि तांदूळ ज्या वेळेला आपण भिजवतो. भिजवून बारीक करतो त्या टाम त्या वेळेला आपण. त्याच्यामध्ये तो शिजवलेला भात.
ह
घालायचा. शपत
त्यामुळे काय असं म्हणजे काय होतं.
फर्मंटेशन छान प्रकारे होत.
हा.
फर्मंटेशन झाल्यानंतर. आज समजा तुम्ही आज सकाळी तांदूळ भिजायला घातलेला आहे.
हम्म.
तर संध्याकाळी ते बारीक करायचं संध्याकाळी बारीक. केल्यानंतर त्याच उद्या सकाळी छानपैकी परर्मंटेशन होतं. मस्त असा पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे उद्धार कपड्यामध्ये त्याला. पॅक करून ठेवावं लागतं.
हा मग तुम्ही कशामध्ये ठेवताय ते पॅक करून.
पूर्ण एका का ब्लँकेट मध्ये वगैरे असं वरून झाकायचं ब्लँकेट वगैरे.
हा हा.
मऊ कापडे एकाद छोट ब्लँकेट असेल. किंवा मउ जे उबदार कापड असतं.
हा.
ते कापड त्याच्यामध्ये तो तुम्ही डबा असो. किंवा एखाद्या भांड्यामध्ये तुमी पीठ काढलेलं असेल बारीक करून.
हम्म.
आणि जर त्याच्यात जर तुम्हाला डोसे बनवायचे असतील तर मग त्याच्यामध्ये थोडे. मेथी भिजवायची. आणि मेथी घालायची म्हणजे ऍट अ टाइम दोन पदार्थ होतात ना.
हा हा.
डोसे पण होतात.
मग त्याबरोबर खायला चटणी सांबर वगैरे काय.
हो सांबर बनवते चटणी बनवते.
कसं बनवत सांबर.
खोबऱ्याची चटणी आणि. खोबऱ्यात चटणी मध्ये आम्ही फुटाण्याची डाळ घालून बनवतो आणि सांबर कर र त्यांण पहिल्यांदा आम्ही तुरीचीचे डाळ मुगाची डाळ.
हम.
भोपळ दुधी भोपळा आपला असतो की नाही.
हां.
तो दुधी भोपळा.
हम्म.
दुसरा टोमॅटो कांदा शिजवतो. ते शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये चिंच शिजवून एकदा पूर्ण कुकरला त्याच पूर्ण हे करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं शिजून पूर्ण. आणि परत त्याच्यामध्ये ते शिजल्यानंतर अ एका बा पातेल्यामध्ये ते काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेच पाणी. थोडा गुळ सांबर मसाला थोडा घालायचा.
हा हा.
नंतर मग जरा लसूण, जिरा, मोहरी. ते एकदम शिजवून घेतल्यानंतर परत दुसऱ्या पातेल्यामध्ये फोडणी तयार करायची.
हम.
सांबरची फोडणी तयार करताना त्याच्यामध्ये घालायचं लसूण, जिरं, मोहरी, कडीपत्ता
हा.
हे सगळं टाकायचं थोडा हिंग, पूड टाकायचे.
हां.
ते सगळं टाकल्यानंतर आपण जे शिजवलेलं असत थोडा गरम राहिलेला सांबर मसाला टाकायचा.
म्हणजे असं घट्ट पण येतो का त्याला?
हो हो डाळी मुळ आणि आपण डाळ आणि हे शिजवलेलं असतं का नाही भोपळा, टोमॅटो, कांदा याच्यामुळं काय होऊन जात. पटकन त्याला अस ग्रेव टाईप टेक्चर येत. आणि त्या मिक्सर मुळ चव अतिशय छान प्रकारे होते त्याची
हा हा.
खूप छान प्रकारे चव लागते त्याची अगदी आपण हॉटेलमध्येध्ये बनवतो. सेम त्याच पद्धतीन होत सांबर. इडली देखील फर्मंटेशन इडलीच जास्त प्रकार चांगल्या प्रकारे झाल्यामु इडली पण छान फुलते.
हम हम. बघायला पाहिजे करून एकदा आता.
हो हो करून नक्की करून बघा तुम्हाला आवडेल.
हो.
तुम्ही कशा प्रकारे बनवता? तसेच जर तुम्हाला डोसे बनवायचे असतील तर त्याच्यामध्ये आपण अ ज्या मेथी भिजवलेल्या असतात.
हां.
त्या मेथी घालायच्या बारीक करून मेथी बारीक करून घातल्यानंतर त्याला हे करायचं साखर थोडी घालायची त्या पिठामध्ये.
आणि काय काही जण लोक हरभऱ्याची डाळ वापरतात ना.
कशासाठी?
डोशांसाठी.
हो आम्ही नाही वापरत पण‌.
हम हम.
आम्हाला याच प्रकारे बनवलेले डोसे पण छान लागते शि इडलीच्या पिठामध्येच आपण डोसे बनवू शकतो आपण.
ह. आता मग आणि काय बनवत आता जवळ क्लासन वगैरे.
ह.
असं मेदू वडे बनवतो आम्ही.
मेदु वडे कसे बनवता?
उडदाची डाळ भिजत घालायची.
हं.
एक तासभर भिजवले की भिजते पटकन. त्याला काही जास्त वेळ लागत नाही उडदाच्या डाळीला भिजवायला. उडदाची डाळी भिजवायची त्याच्याम थोड कोरडे तांदूळ भिजू घालायचे. तू कोर तांदूळ बारीक करायचे आणि ते त्याच्यामध्ये त्या पीठामध्ये घालायचं पीठ चांगलं फरमंट होऊन द्यायचं पूर्ण हाताना अस फर्मंट करायच. फर्मंट केल्यानंतर तुम्हाला मस्तपैकी टेक्चर मिळत. आणि कोटिंग तांदळामुळ काय होतं कोटिंग छान मिळत.
होय पण ते सोडताना कशा प्रकारचे सोडायचे म्हणजे त्याला असं मध्ये छिद्र असतं.
हो.
म ते कशा प्रकारे छिद्र त्याला?
एका हातावरती आपण काय करायचं ओलं पाणी लावून घ्यायचं
हं.
पाणी लावून घेतल्यानंतर त्याच्यावरती पीठ ठेवायचं आणि ओल बोट करून त्याच्यामध्ये छिद्र पाडायचे.
हा.
आणि ते छिद्र पाडल्यानंतर तुम्हाला तसच सोडता येतो ओलं असतं त्यामुळे ते हाताला चिटकत नाही ना.
आणि त्यासोबत पण मग सांबरच बनवायचं का?
हो सांबर बनवायचं.
हम्म हम्म.
करुन मेदूवडासाठी सांबारच बेस्ट आहे ना. ते चटणी बरोबर नाही चांगल लागत.
मग त्याबरोबर आपण दुसऱ्या एका पद्धतीची चटणी बनवू शकतो सुक्या पद्धतीची. टोमॅटो तेलात परतून घ्यायचं असं जास्त तेल टाकून आणि त्यात तर ते जरा बाजूला काढून घ्यायचं तेलात परतलेलं टोमॅटो ताटात काढून घ्या च
हा.
आन नंतर जिरं, मोहरी आणि तेल जास्त घालायच जरा कडीपत्ता घालायचा. आणि आपलं ओलं खोबरं असतय ना ओलं खोबरं तेच घ्यायच त्याला आणि त्याची पेस्ट करून घ्यायची.
हा हा.
आणि ते तेलात ओतायचं खोबरं आणि मग ते टोमॅटो परतलेले ते टाकायचय आणि दोन्ही मिक्स करून अशा सुक्या चटणी सार टाईपची मेदु वड्या बरोबर छान लागते चटणी तिखट.
तुम्ही त्या पद्धतीने बनवता का?
हा.
हॅलो.
ओल खोबरं घातल्यामुळ म्हणजे त्याला असं ग्रेवी पणा येतय.
अ ह. बघूया बघायला पाहिजे आता बनवून एक दिवशी बनवून बघते.
हा हा बनवा. आणि बाकरी बरोबर येरवी आपल्याकडे जर भाजीला काही नसेल तर ते चालतय.
टोमॅटोची भाजी म्हणून आपण खाऊ शकतो. हो.
आणि गरम चपाती सोबत म्हणजे जरा ती जास्त सुकवायची त्याला जास्त ते शिजू द्यायचे म्हणजे त्यामधलं ते खोबऱ्याचा ओलेपणा असतोय त्यो कमी होतोय
हा हा.
आणि जास्त सुके सुके झाल्यामुळे चपाती बरोबर असं लहान मुलांना पसरून द्यायची चप पातीवर आणि रोल करून द्यायचे हातात त्यांच्या
हो ते टोमॅटो केचप टाकून खाऊ शकतात ना त्यांना आंबटगोड एखादे साख कलर जरी त्याच्यामध्ये थोडी
हा गुळ किंवा साखर टाकायची. गुळच टाकायचा कारण आता सेंद्रिय गुळ जास्त आता निघालाय ना दुकामध्ये. आधीचे केमिकल युक्त गुळ बंद झालेत आता दुकानातले
काळा गुळ असतो तो म्हणतोय आपण पण त्याच्यामध्ये केमिकल मिक्स केल्याशिवाय त्याचा कलर काळा नाहीच ना होणार.
नाय तो ओरिजनल असतो ना कारण ऊसाचा रस आटवलेला असतो तो ऊसाचा रस आटवून आट कून काळा झालेला असतो कलर त्याचा आणि आधी पिवळा मिळत होता हम्म.
उसाच घाणा होता काय तुमचा? गुळ बनवायचं होत का? हा हा. एखाद्याला एवढी माहितीय म्हटल्यावर त्याच्या घरी असू शकतं ना.
आं.
एक तुम्हाला आता एवढी माहिती आहे म्हटल्यावर असू शकल ना त
हा आणि आधीच्या पिवळ्या गुळामध्ये कसं पावडर टाकत होते ना त्यामुळे त्याचा कलर पिवळा होत होता. मग ह्यो कसा गूळ ओरिजनल रस आट टून आटून ते काळा गूळ तयार होतो कारण गुळ